हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येत तोय का तुम्हाला? हा हा तुमचा आवाज येतोय क्लिअर. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो
हो हो येतोय. हा हो हो येतोय.
हा हा तर मॅम ऍक्च्युली मला ना तुमच्या. हॅलो आवाज येतोय काय तुम्हाला? हॅलो
ह ह नाही. हॅलो
हा तर मॅम तुमच्या दहा मि, दहा मिनिट वेळ आहे का मॅम? तुमच्याकडे
हो
हा तर मॅम मला तुमच्याबद्दल आपल्या ज्या परंपरा आहेत लोकगीत ते लोककला पोवाडे नृत्य लग्न समारंभ आणि मला आवडणारी जी वारी परंपरा आहे त्याबद्दल मला तुमच्याशी दहा मिनिट डिस कस करायचं होतं म्हणजे चर्चा करायची होती, वारी महत्व, वारी का कर बारी करणाऱ्या लोकांना काय म्हणतात
हो म्हणजे खूप छान वाटलं की तुम्ही ही म्हणजे एखादा खूप छान विषय तुम्ही घेऊन आला हात परंपरा आणि मला ह्या विषयावर डिस्कशन कराय किंवा बोलायला खूप आवडेल कारण खूप अशा परंपरा आहेत ज्या आज संपुष्टात आलेल्या आहेत आणि त्याच म्हणजे त्या चालणे किंवा त्या परंपरा पुढील पिढींना देखील समजणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा उपयोग देखील किंवा त्याची माहिती देखील पुढील पिढ्यांना समजणे महत्त्वाचे आहे तर मला वारी बद्दल बोलताना खूप आनंद होईल किंवा खूप सांगताना किंवा ऐकताना खूप आनंद होईल कि परंपरा ही खूप परंपरा म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे आणि त्यामध्ये देवाची भक्ती त्यामध्ये मग्न होणे आणि ते चालत जाणे आठ दहा दिवस आणि त्यानंतर आपण देव चा आशीर्वाद घेणे तरी पद्धत खूप छान वाटते तर तुम्ही वारीबद्दल अजून काय सांगू शकता मला
हो हो मॅम जसं की तुम्ही वारीबद्दल खूप छान पद्धतीने म्हणजे सांगितलं आठ दहा दिवस चालत जाणे योग्य बरोबर म्हणजे हे बरोबर आहे तर मॅम आता हे आठ दिवस आपण चालत जातो तर आता लोक म्हणतात की आपण आठ दहा दिवस चालत जातो त्यामुळे आ आपल्या आपले पाय वगैरे दुखतात पण या वारीमध्ये असं काही नसतं तर मी सर्वप्रथम सुरुवात करते स्टार्टिंग पासून तर वारी म्हणजे वारी मजे मध्ये जे लोक तर ह्या वारकऱ्यांना आपण महत्वाचे स्थान आपल्या जीवनामध्ये देतो वारी करताना कोण लहान नसते कोण मोठे नसते कोण श्रीमंत नसते कोण गरीब नसते या जातीभेद देखील थोडासाही नसतो म्हणजे कोणतीही जात कमी कोणतीही जात वर असे काहीही येथे संबोध रे जात नाही वारी ही अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर म्हणजे वृद्ध स्त्री पुरुष देखील करू शकतात वारी मध्ये आनंदाने उत्साहाने आपण जाऊ शकतो तर सर्वप्रथम वारी मधून जाताना आपले जे नियोजन म्हणजे जी आपली काळजी त जे वारी करतात ते लोक घेतात आता तुम्ही मध्ये मध्ये मला रिस्पॉन्स देऊ शकता हा
हो हो नाही ऍक्च्युली काय आहे तुम्ही जितक असं खूप छान पद्धतीने सांगत आहात ना तर मी त्यात मग्न होऊन अस म्हणजे तुम्ही जस सांगत आहात तर त्या ठिकाणी मी मी स्वतःला अनुभवत आहे त्या मी त्यात मग्न झाले होते सो मला रिस्पॉन्स देण थोड क ठीण वाटलं त्या मी ऐकतच होते तर तुम्ही अजून काय सांगाल मला
हो तर अगदी बघा तुम्हाला माहितच आहे तुळशी तुळशी जी सर्वांना म्हणजे जगण्यासाठी उत्कृष्टरित्या असणारा ऑक्सिजन पुरवते ती तुळशी आणि विठ्ठलाची जी मूर्ती असते किंवा रुक्मिणीची जी मूर्ती असते ते जे वारकरी असतात ते डोक वर घेऊन वारीसाठी जात असतात मग वारीतून जाताना काही लोक म्हणजे सर्वच लोक अभंग पोवाडे कीर्तन भजन असं विविध संस्कृती जी आपली आहे परंपरा ज्या आहे ते म्हणत गात वगैरे आनंदाने उत्साहाने त्या वारीतून अ आ आपल्या ज्या विठोबाची जी अ आपल्याला जो छंद असतो नाद असतो त्या विठोबाच्या दर्शनासाठी प्रत्य प्रत्येकजण हा जात असतो त्यानंतर मग आपण आता वारीमध्ये अ तिथे जो आपण म्हणजे मुक्काम करतो. मध्ये-मध्ये-मध्ये ठाई. तर तिथे आपण एखाद्या गावी जाऊन राहिलो. तर तेथील गावे आपल्या जी वारकऱ्यांची सेवा करतात. आणि वारकऱ्यांची सेवा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे वारकऱ्यांची सेवा म्हणजे अगदी विठोबाची सेवा असे म्हटले जाते. तर तेथे लोक लोक जाऊन त्यांच्याकडून जेवण म्हणजे ते लोक त्यांना जेवण देतात. राहण्यासाठी तेंचि वेवस्तीत रित्या करतात. आणि मग तेथून फुडें अशी दोन-तीन दिवस. आठ ते दहा दिवस अशी चालू असते. वारीतील प्रत्येक लोक हे एकमेकांचा आदर आणि सन्मान करत असत. वारी मध्ये कोणीही मोठे आणि कोणी ही. असे लहान असे नसते. म्हणजे अगदी लहानातील लहान व्यक्ती सुद्धा म्हणजे जस कि पाच-सहा वर्षाचा मुलगा. हा ल मोठ्या मुलांचा ऐकत असतो. आणि वयस्कर जी वुद्ध स्त्री पुरुष अस ते अगदी लहान मुलांच्या देखील पाया पडत असतात. म्हणजे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होत. की वारीमध्ये कोण लहान नाही कोण थोर नाही. कोण महान नाही. प्रत्ये
हो अगदी बरोबर. म्हनजे मी देखील आमच्या इतल्या काकी जात होत्या. तर मी देखील. हे ऐकलं होत. कोणी लहान किंवा मोठ किंवा आदर-अनादर किंवा रीच पुवर असं काही समजलं जात नाही. तर वाडीला छोटी लोकं देखील जाऊ शकतात. मोठी देखील वयस्कर देखील जाऊ शकतात. आणि जी छोट लोक वारीसून घरी वारी वारी करून घरी येतात. तर आपण नॉर्मल लोक जे वारीला जाऊ शकलो नाही तर त्यांच्या आपण पाया पडतो किंवा त्यांना नमस्कार करतो. त्यांचा आशीर्वाद घेतो. की म्हणजे खूप छान पद्धतीने ही परंपरा असते. आदर परतन तुम्हाला माहितीच असेल की आठ दिवस. वारी असते. आठ दिवस असू दे नऊ दिवस असू दे. ती वारी असते. त ती खूप छान पद्धतीने असते. जसं की मला तुम्हाला सांगायला आवडेल. की वारी ही फक्त वारी म्हणजे फ वारी प पाय म्हणजे पायी चालत जाणे असं नसतं, तर त्याबरोबर अभंग पोवाडे देखील म्हंटले जा तात विविध नृत्य देखील केला जातो. आपण बघतच आहोत. की अ आता त्या स्थानी त्याच्या संरक्षणासाठी देखील पोलीस असतात आणि जे फिमेल पोलीस अस तात ते देखील या वारीमध्ये दंग होतात खूप छान पद्धतीने नृ त्य वगैरे करतात. तुलसी देखील म्हणजे तुळशी जी डोक्यावर अस ते ती देखील नाचवतात. किंवा एक छान पद्धतीने गाणे म्हणतात खूप छान पद्धतीने टाळ वगैरे वाजवतात देवाचं न मा नामस्मरण करतात. आणि इद इतकं नामस्मरणात दंग होऊन जातात की, त्यांचे पुढचे आठ दिवस किंवा नऊ दिवस कसे पोहोचले किंवा त्यांचे कसे पाय दुखले हे देखील त्यांना समजत नाही. वारी ही परंपरा चालू वारी ही परंपरा चालत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांची सोय केली जाते त्यांना योग्य ते म्हणजे अ जेवणाची, अंघोळाची प्रत्येकाची सोय केली जाते आणि योग्य पद्ध तीने अ त्या चा म्हणजे त्यांना अ सोयीसुविधा उपलब्ध असतात जसे की फस्ट एड कीट म्हणजे आरोग्यापासून, टॅब्लेट्सपासून, मेडिसिनपासून ते पूर्ण शौचालय र्यंत त्यांची व्यवस्था केली जाते आणि खूप छान पद्धतीने आणि असे म्हणतात की वाडीसून आल्यानंतर म्हणजे वाडीतून आल्यानंतर पाय वगैरे दुखत नाहीत का कारण काही लोकांना थोडं चालल्यानंतर देखील पाय दुखतात तर काही लोक दुखत नाही तर आपण असं बोलतो की पाय दुखत नाहीत का तर आपल्याला दुखवत दुखतात पाय प्रत्येकाचे द दुखतात पण ते जाणवत नाही कारण असं बोलतात की आप आपण वाडीला जाऊन आल्यानंतर वि विठ्ठल म्हणजे पांडुरंग हा कोणाचे उपकार ठेवत नाही त्यामुळे आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपल्याला असं स्पर्श होतं की कोणीतरी आपले पाय दाबत आहे किंवा चेप आहे तर ते साक्षात पांडुरंग असतात आणि ते आपली सेवा करत असतात कारण आपण आठ नऊ दिवस चालवत गेले असतो आपले त्यांच्यावर उपकार असतात आणि त्या उपकाराची परत फेड करण्यासाठी ते आपल्या म्हणजे पाय वगैरे चेपत असतात असं ह संस्कृती म्हणजे ही कथा माझी म सांगत होती आणि आमच्या पलीकडच्या काकी देखील मला हे सांगतात
हो हो अगदी उत्कृष्ट रित्यात वारीबद्दल जे काही आहेत ते सांगत आहात मॅम तर आता मी तुम्हाला आणखीन एक सांगेन की आता तुम्ही बघत असाल की म्हणजे प्राचीन काळी वारीला तर लोके जात होतीच म्हणजे अगदी वुद्ध वगैरे स्त्री पुरुष आणि म्हणजे जे ज व वय वर्ष अठरा पासून पुढे ते सगळे जात होते
अठरापासून छोटे देखील आता जातात म्हणजे पाचवी पासून किंवा चौथीपसून देखील कि मुलं जाण्यास सुरुवात करतात आणि हा एकमेव असं आसन किंवा अशी एक परंपरा आहे ज्यात वय बघितलं जात नाही हा चार वर्षापासून जेव्हा मुलांना वा मुलींना चालायला येतं तेव्हापासून ते अ वृद्ध होऊसपर्यंत म्हणजे हातातील काठीे देखील घेऊन ते चालू शकतात. अम्म कोण कोणी प्रवास थोडा चालून थोडा वाहनांमधून वाहनांची सोय देखील वारीमध्ये केली जा ते वाहनांमधून तर कोणी पूर्ण चालत. म्हणजे लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हा प्रवास किंवा परंपरा चालू असते. आणि खूप छान पद्धतीने आपण देवाच्या नामस्मरणामध्ये
हो हो हो. म्हणजे प्राचीन काळापासून अगदी आधुनिक काळात त्या वारीमधील लोकांची जी संख्या आहे. ती वाढत चाललेली आहे म्हणजे प्रत्येक जण लहान असो किंवा मोठा असो आनंदाने उत्साहाने वारीचा जो अ काही प्रवास असतो वारीची जी परंपरा आहे ती ती अद्यावत म्हणजे पुढे पुुढे चालू ठेवलेली आहे. अशा प्रकारे वारीमध्ये अजून म्हणजे अ लोकांची खूप चांगल्या दृष्टीने काळजी घेतलीे जासे जाते जसे की तुम्ही म्हटला की एकेकांना चालणे श क्य नसते मग ते चालल्या नंतर त्यांची योग्यरित्या काळजी घेतली जा ते त्यांच्यासाठी वाहने असतात, त्यांच्यासाठी प्रथमोपचार पेटी असते, अशा पद्धतीने वारी ही आयुष्यातून एकदा तरी करावी जेणेकरून आपल्याला म्हणजे आता वारीतून हे सगळं झालं धार्मिक महत्त्व तर तुम्हाला शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्या साठी जे काही फायदे आहेत ते मी ल आ सांगेन. तर त्यासाठी वारीमधून आपले जे आपण चालतो त्यामुळे आपल्या चालण्याची व्यवस्थितरित्या सवय होते. आपली
आपलं आयुष्य देखील आरोग्य राहतं आणि आपल्याला देवाचं दर्शन हो त तर आपण असं बोलतो की, आपण जितके पाप केले आहे तर आपल्याला असं वाटतं की आपण चालत गेल्यामुळे आपण त्या पापातून मुक्तता मिळाली आहे. पांडुरंगानी आपल्याला माप केलं आहे आणि आपण हिच अपेक्षा घेऊन चाली चाली चालत, अ देवाच नामस्मरण करत. खूप छान पद्धतीने त्यात दंग होतो. आणि तुम्हाला माहितच असेल कि अ वारी मध्ये लई भारी हा देखील चित्रपट निघाला आहे, त्यावर अवलंबून म्हणजे खूप छान पद्धतीने वारी आपल्याला व्यक्त करता येईल, आणि सन हा हो हो, प-प परंपरा ही खूप छान पद्धतीने आलेली आहे आणि त्याबद्दल आपण डिस्कशन केल त्याबद्दल धन्यवाद. आणि खूप छान पद्धतीने हा विषय ते तुम्ही माझ्यासमोर मांडलात
हो हो, थँक यू मॅम धन्यवाद.
ओके बाय.